हॅलो, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग.
हॅलो.
हॅलो, आवाज येत
गुड मॉ येतंय येतंय गुड मॉर्निंग
गुड मॉनिंग गुड मॉनिंग काय झाला का स्वयंपाक
कस नाही मी भाजी चिरत ये.
हो का आता मी आंघोळीला जात होती.
आंघोळला अरे काय करता आंघोळ करून पाणी
हम्म हो.
पाणी वेस्टेज कशाला करत ये.
नाही पाणी वेस्टेज नाही करत‌.
नाही.
कुठे ये सध्या
तर ना रूम वर ये ना इथे यवतमाळला
यवतमाळला
हम्म तुम्ही येणार होता ना ते चॉकलेट साठी हम्म
येणार होती पण येईल नंतर सात दिवस पॉसिबल नाही ये ना
हम्म.
कुहूला सोडून सात दिवस
नाही, कुहुला सोबत ठेवू शकतो असं काही नाही.
तरी पण कुहू सोबत सात दिवस खूप डिफिकल्ट जाते दुसरी
हम्म, ते तर आहेच.
हम्म. मग तिला ती आपण एक दिवस दोन दिवसाची गोष्ट वेगळी ती राहू शक लावून घेईल आपल्यासोबत. आता सात दिवस तिच्यासाठी खूप मोठं टॉर्चर होतं ना.
हम्म.
ते तर आहे.
ह खेळायला नाही कोणी काही नाही आपण आपल्या क्लासमध्ये बिझी राहू. त तिला तिच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होणार ना.
हम्म.
मनून.
कारण की एक मॅडम होतं त्याच्यासोबत होत छोटा मुलगा वगैरे कोणतरी होत वाटते.
नाही असं असलं ना की आपलं घर असलं की थोडा वेळ मुलं येतात आपल्यासोबत आवडीने.
ह्म्म‌.
पण असं दुसरीकडे नाही. नाही राहत न ती राहत नाही‌.
मलाच नाही आवडणार तिला एवढं परेशान केलेलं.
ह ह ह.
त्याच्यापेक्षा हे ऑनलाईन क्लास घेतलेलं परवडते.
नव्हते करत‌.
अजून काय चालूए? नाही मी तर करंजाला आला.
ह. नाही होत आहेत ऑनलाईन म्हणजे याचेच ऑनलाईनीग. जे काय राहील मग त्याच्यावरच करायच.
हा. तुम्ही काय करत आहे अजून आता?
आता स्वयंपाक करते.
नाही म्हणजे तसं काय करता?
तसं का? काही नाही सध्याला मी आता गेली होती. काल प्रोग्रामला वगैरे.
हेच. त्याच्याच काय येतात.
सध्या तर काही तेवढं हे नाही. हो. आता त्या दिवशी सगळे जण होते इथले. चला चला म्हणून मग गेली. प्रोग्राम वगैरे करून आली.
अच्छा! मग काय करणारे आता? तेच मार्केटिंग.
रेगुलर वर‌.
अच्छा! आस
वर्किंग नाही केलं. प्रोग्राम वगैरे करूनअ
बर आहे मग. आता हाऊस वाईफ हाय थोडे दिवस प्रॉपर.
हाउ तेच तर. ह ह.
आले नाही मग कारंजाला लग्नानंतर.
नाही आली नाही आता येईल
कधी रक्षाबंधनला अच्छा लग्नानंतर आलेच नाही एकदाही
नाही ना
काय करतील तूझ्या संगे मी कळल का
घरी आली रा एक दिवस थांबली दुसऱ्या दिवशी वा वापस आलो अधिक महिना हू
अधिक महिन्याला ना
कोणते गाणे म्हणते हे हे
माहित नाही कोणत गाण म्हणतो तूज संंग प्रीत लगाई सजना अस पप्पांसोबत ऐकलं असेन हे गाणं
अरे बापरे हा
हा पप्पासोबत ऐकलं म्हणून हा
जुन्या जमान्यात गेली कुहू
पप्पासोबत ऐकते ना
हू
म्हणून आठवलं तिनं
हां हां
हे काय नवीन सुरू केलाय यांनी आणि पैसे घेतात म्हणून म्हणून सगळं सकाळपासून हेच काम करतोय दिवसभर फोन मी तर आज नाही केलं म सकाळी प्रेम आठ वाजता उठवून म्हणतोय सोयेगी तो खोयेगी बोले की जल्दी उठ जा जा रही हू मे डाट रही हू काय म्हणती महिमा दिदी हाय ना महिमा आहे ना
हू हू
हॅलो
कॉल येत वाटते
हो पण आता हा कॉल ठेवू शकत नाही ना
हा हा किती मिनिटं
बारा मिनटं
बारा मिनटं
हा
हो का एक कॉल वर किती मिनिटं बोलायचं
बारा मिनटं
बारा मिनट आणि किती कॉल करायचे
काय माहित किती कॉल पाच करायचे होते पाच कि सात करायचे
पहिला कॉल कोणाला मग आजचा
अच्छा, मी? मी हर्षूला लावला होता. हर्षूनी मला लावला होता.
ओके ओके.
मला सासूबाईंना
मग पेमेंट कुणाला आलं? महिमा दिदीला आलं वाटतं पेमेंट? डेली कॉलिंगच आहे की कसं?
काय माहीत मला तर नाही आलं, पण त्या काकूंना हर्षूची मम्मी ये ना त्यांना आलं आणि दोन, तीन लोकांना आलं अजून. हर्षूच्या बहिणीला पण दोन हजार आले. तीस कॉलचे आले वाटतेय, तर काकूं तीस कॉलचे? हा काकूंना तर वीस कॉलचेच आले हजार रुपये.
वीस कॉलचे हजार रुपये.
हम्म.
हम् हम
वीस कॉलचे हजार रुपये आले काकूंना म आणि त्या महिमाला ती दोन हजार आले.
हो का? मग ते एका दिवसात तर नाही होत ना तेवढे कॉलिंग?
काय माहीत? मी तर आज सिरियसली घेतलं त्याला.
हो ना. मलाही सकाळी उठवलं मी पियुष सरांनी. मॅडम, म्हणे पैसे कमवू म्हणे आपण उठा म्हणे.
ठीक आहे. ते झालं, नाही झालं, माहित नाही म्हटलं, नंतर आता पाहू आणखी.
हा, सरांना सर गेले का? ऑफिसला? जायच्यात आता.
हम्म.
नाही तर म्हणेल, सकाळपासून काय लावून ठेवलंय तू हे? नाहीतर म्हणेल, काय लावून ठेवलं तू सकाळ पासून हे?
हो ना. तसच होतय ना, मग ते. नाही तर नाही, काहीच नाही, नाही तर नाही, हो ना. मोबाईल मध्ये किती वेळ चालला गेला ते ऍप डाउनलोडिंग हे ते त्याच्या वर ते मग
माझी मम्मी तेच म्हणत होती. आज तुला काही करायचं नाही का म्हणे? सगळ्यापासून हे मोबाईलच घेऊन बसले, मग मम्मी च्यातही डाउनलोड केला. म्हंटलं, तूच बोल माझ्याशी जा किचनमध्ये.
हा हा. कॉलिंग होत आहे याच्यावरून, मला तर काही दिसलं नाही. कुठून कॉल करायचं? काय करायचं?
ते टास्क तुम्हाला असाईन होईल ना, मग तुम्हाला कॉल करता येईल.
हं हं हं.
आता सध्या रिसीव्ह करू शकता. हा, तुम्हाला कॉलिंग आणि रिसिव्ह करायचे पण पैसे येतेत.
होव ना.
रिसीव्ह करायचे पण
चांगलय ना.
रिसीव्ह करायचे पण पैसे तंय आणि याचे पण येते डायल करायचे.
हो ना.
पण ऍक्टिव्हिटी खतरनाकच ठेवली हाय पण नाही.
हा माहित नाही नवीनचए त्या काकूंनीच सांगितलं यांना पण. यशला, प्रेमला आणि हर्षूला.
हो का?
हा आमच्या काकू भारी ऍक्टिव आहे.
हो ना.
हर्षुची मम्मी सगळं करायचंय त्यांना
तेच तर तेवढं पाहिजेच पण प्रत्येकामध्ये.
हा तुम्ही काहीही सांगा त्यांना हो ना करू ना आपण. करू करू असं करायचं का बर बर. रेडी असतात त्या सगळ्या गोष्टीला रेडी असतात.
हो ना. तसच पाहिजे खूप लोकांना इंटरेस्ट नाही राहत कुठल्या गोष्टी काही काही लोकांना राहते खरच त्यां त्यांनीच समोर जातात. तेच लोकं समोर जातात काहीतरी कराय
हा त्यांना आपण काहीही म्हटलं काकू असं करू का हो म्हणते करू करू चल. लगेच रेडी होतात. मला म्हणते मला केक शिकव म्हण तू आता बनवणं. मी केकच्या ऑर्डर्स घेते.
घर बसल्या काही ना काही केलं तर होतेच.
हो त्यांना करायचंच आहे.
हम्म हम्म
तु मला केक शिकव म्हणे मग आपण मी केकच्या ऑर्डर्स घेते आणि त्यांच्या ओळखीच्या ही खूप आहे ना आता
हं हं
तिकडे त्याच्यामुळे त्यांना करायचं असतेच काय ना काय काय ना काय हॅलो
हा बोला ना रोज हजार कमवायचे म्हणते पाचशे रुपये बाहेर जाऊन जेवायचे.
ह हो हो
त्या पाचशे ला किती काम असते आपल्याला आपलचं माहित आहे जेवण्यात घालवतो की काय करतो?
जेवतो का?
सगळीकडे करून घेऊ शकतो पण जेवणात पैसा नाही घालवू शकत जे गरजेचं आहे तेच नाही करणार अन जे माहित आहे ना जे गरजेचं नाही त्याच्यात पहिले करू आपण
ह जेवणात नाही घालत आपण मी पण नाही घालत मला असं मी फक्त महिन्यातून एक दिवस खर्च करू शकते. ते पण जंक फूडवर.
बरोबर.
प्रॉपर जेवायला तर मी अनिव्हर्सरीलाही नाही म्हणते. जंक खाऊ घाला मला जेवढ - घाला. जंक मध्ये मी पैसा घालवू शकते. पण हे प्रॉपर जेवणात नाही घालत.
ते बड्डे अनिव्हर्सरी अशा निमित्याने होऊ शकते जेवणाचा प्लॅन. आणि बाकी अदर वेळेला तर ते जंक फूडच खूपच.
हा. बर्गर खिलाने -
जे आवडलं ते बोलवली ऑर्डर खाल्ली. चलो घर.
हां. नाही तर ते आमच्याकडे इंदोरला तर खूप ऑप्शन आहे ना असे- ह
हम्म. हम्. हम्म. हम्म.
पिझ्झाज खूप टाईपचे बर्गर हे ते. कॉफीच आउटलेट. तीन चारशे रुपयाची कॉफीच होऊन जाते.
तुम्ही किती लोकांना लिंक पाठवली असं काही आहे का मग?
नाही लिंक बिंक काही नाही. मी कॉल केले मी तर हर्षूला करते अन प्रेमला करते जास्त कॉल. ह
हम्म. कधीपासून?
अं. त्या दिवशी केले तीन चार.
हां.
आता केला.
म्हणजे डेलीची गरज नाही का?
डेलीची नाहीए. पण ते टास्क म्हणे आज अकरा वाजेपर्यंत होते. मग दुसरा टास्क भेटते. काकूंना रेिकॉर्डिंगचा टास्क भेटला.
हो का?